तर बोल पटकन हॅलो हॅलो. दया हय न गलू हॅलो
हॅलो!
काय करालीय.
काही नाही ग
ह का कुलतावला केेमती का?
नाही ग,
खाली पाणीपुरी
आता आण दिस नाही तर कोून खा
ह हो का मा करा आहे तुम्ही?
काही नाही घरीच बसेले.
का मातीतीयरला निघ
काहीच नाही.
सायबीन नाही टाकली का
नाही
होन पोहच नाही का तुम्हाला?
नाही ग नाही ना उवालाच नाहीत काय?
एवढं पोच ना मग कसं काय नाही.
ह!
एवढा पौशन.
नाही हम्म.
ह चालू आहे शाळा चालू आहे की नाही. हो का पोर तितचं हाय
गेले ना आता येेत नाच थोड्याळत
हा काम् तुमच्या मनात काही फळ वागला हवे ते का? कालावले. ह का कितीिक नघ अम
एक कॅरेट एका झाडाला
बस
हा मग पाचशे झाड आहे ना,
ह का चांगलेला आहेन म
हा मग काय
हव का?
हम्म हा चारशे जाम सांगेल आता
हा का
हम्
हम् बाकीचे.
बाकीचे काय तर पो ते चालले कामच चालणे.
ह का कुठून नतरी तू का कुठून
नर्सरीतून.
न सरत्रज .
हा हो काारी एवडर तेव लागत का.
हा मग बिन ऑर्डरची कस घेतील मग ते.
हो का नकाश भेट
नागवरर-
हव का काय ना.
ऐशी रुपये.
हो का. बर आहे मग काय म्हणतात अजून काय काय भेटाात.
जे लागते हम्म!
चांगलं मीद्या म आहेकणार सर त मला
हा एक मुंखय आहेचाळीस किोमीटर.
हव का.
हा.
हम् तरिचं म्हणल काम का होईना.
हा.
हम्म बर बर काही ताण नाही,
नाही नाही काही त काही त नाही.
ह ना हम् का चाललं बाच मग मज येत डे.
हा.
कुठे चालले ओ
नव का
हम्
हम हम्ेन शिक चकर मारला-
हा कालच गेलतो.
नव का.
हम्.
हम्म काय मग बाकीचं काय चालूय आज आहे का पाऊस तुमच्याकडं.
वातावरण ह.
ह हो का
हम्म
बरं मग आला थोडा तर मलाला थोडा फार
हां मग.
हो काय मग बाकी काय चाललं मका मका नही करत का तुम्ही.
नाही.
हो का-
हम.
हम्् बरं आहे ना लकानी च. मका चलाय कुटा आहे.
हा.
म्ह मक्का करायला कायव वजीच वागायलागरा हम वजाच जदा काम राते सोमी ज रावघड राती
हा
आमच्याकडे नाही येत म्हणा कोणी मग का आमच्याकडच्या येत-
आमच्याकडं सोयाबीनच राहते
हो का! बरे मग काही फुलायचे याचे नाही दवीत का
नाही घड काय तच नाही मा त,
हम्! हा का फुलाचीी झाडा लावीच्या ना तुमच्याकडं
हा लाग मल ते एक गाडी चा गाडी जात नाही नामच माळा कडं हम
हम् बर आहे ना कुयद्या आणा न मग
मग का ते कॅरेटा कमी थोडे कमी रा पाचशे कॅरेट कां पाचश कॅरेट मंग तिला आणि गाडी ति ना
हो का पटती का
हा छट आ क मोठी गाडी ने येऊ शकत म मग दोन चार ट्रिप मारलं का झालं काम
न का नाही
ह
् काय चालू मंग क नाही लाईट का जाम के नाही लागे
नाही जामयच नाही घरच्या पुरत आहे एक दोन मॉडेल
ह का नगयात ना
आणि का त्याच्या दोन तीन कॅरेक्टर मध्ये अस या काडत दोन तीन दोन तीन पासा करटप नाही काता,,
बरे गण दोनशे रुपये शंभर रुपये किल
हा चार पाच हजार रुपये होात त्याचे
नवका
हम्म!
बरं मॅ थोडं पारसलचन तुमच्याकड
हा
हो हम्म बाकी काय चाललंय मग काही मलचिंग वारकारला राहत काही
नाही निमालचिंग ववर काहीच नाही आपल्याकडं
नाही का- स बर याच्यावरच खालीच का
हा
ह काही नाही मी काय सांगचय पेरून दिले, आम्हाला काय हम् पाणी नाही राहत काही नाही करड आहे आची शती हम्म दादु चा बत बरत लं हम्म बाकी का चालेल ना?
काहीच नाही
हम्म बरल मज येत ह अका हम्म ह काय आता काय चालू बाकी तरी
काय नाही तू हरीस
हो का
हम्म
हम्म मरी लावेल एक काही झाडो जुडो
नाही घरी नाही अजून घरी नाही अजून
ह का नाराळ बीरळ कई
काहीच नाही काहीच नाही नाही काहीच नाही.
हो का बरं आहे मग सगळे मजेत हे
हा माझं सगळं
हाव का
हम्म
हम् ह बाकी काय मग
काहीच नाही घरीच
अव का कोणाची आमच्यात लावली होती ना
हा मित्राची होती
होव का
हम्म
हम्म मित्राची होती का?
नाही म्हजे दादूच्या मित्राची होती
हाव का
हम्म
हम्म बर मग बाकी काय मग अजून मजेत आहे सगळे? मजेत येत सगळे मामाच गाव कोणत तुमचा?
आं
मामाचं गाव कोणतं तुमच्या?
निमनमुडीक
हो का जात नही मग तो मामाच्या घरी?
जाते ना
हो का
हम्म
आता कधी येतो ना
आता काय एक को वर्षी वरूनोगल ते
हाव का
हम्म
हम्म बरं आहे मग तिकडं काय राहतं मामाची तिकडें?
तिकडं काय मका तुर
होव का. सोयाबीन नाही राहत का तिकडं?
नाही नाही सोयाबीन नाही राहत तिकडे
नाही का हो ख राहताि तकऊ.
हा ऊस हाय लावत नाय.
नाव काय? त्या भागाला त्या भागाला उचच राहतो ना.
हा तिकडं ऊसचं राहते हा.
बरं मंग
हा.
् बाकी काय चालू आहे मग् आजून.
आहह.
मावशी कुठ राहती मामा कुठ राहत्यात. हा.
हॅलो.
मावशी कुठं राहती म्हलं.
बजाज नगर ला.
हा. का. किती मावश्या हे.
मला का?
हम्म.
दोन
होव का? उर. मळ्यात भुईमूग नाही टाकलं ते आवदा
ह टाकीन दरस्क.
म्हणजे ते
किती एक किलो दीड किलो
हाव का डुकरां रहून तुमच्यांकडे आमच्याकडे डुकरं येतंय.
नाही आमच क, नाही उगत.
नाही का आमच्याकडे तर डुकरं लई परेशान करतय लगे.
हूं.
हम्म. बाकीचं काय मग मजेत का सगळी
हः हं
ह पा.
हम्म.
हूं हूं. चाय शा शळेत जात काय? मुलं.
कोण?
पोर जाता ना, शाळेत.
हा जात ना.
आं.
जाते ना.
बरं जात कायेत.
आ ह.
कितविला हो.
आ.
बोर किती दिलायच आहे.
काय म्हणलं कानु
पोरा किती राहिलेले शाळेत
नववी ला.
ह कोठी चंद चलेकण
ट्यूशन नाही.
हम्. हा प्राथमिक शाळेतच असंनं
आ
प्राथमिक शाळेतचं आसलं म्हणलं.
हा बाहेरचं टाकेल हे
हाऊ का?. हम्, बरंय मंग बरं म्हणल्या जमतंय ना म गाडी येत का?
हा, गाडीन.
हाव, का बस येते का?
हा मोठी वर्षान
ह. त्या हम्म बरंय म इडून घरूनच येते का?
आं
घरूनच येती ग बस.
हा
हाव का?. हम्, काय चाललं म, बाकी आजून.
कायच नाही
हम्म, घराचं काम कुठवर आणलं?
स्लॅप पडलं आगं
अ, हाव का बाकीचं पुढं काय करायचं नाही का?
आंहः
काच पुढं काही करायचं नाही, ओ उत्पन्नावरच कराय लागत असं ना, असं काही हवा नाहीये काही
नाहीय ना.
उत्पन्न काय एक वर्ष असं एक वर्षी तसं.
हाव न मंग
म उत्पन्न कायच काय होतय. खायला न या ला पुरत नाही
हा म
जे पुढे आलं ते करावंच लागतंय
आं
हम् गावातील सर्व ट्युशन तेन हाय तुमच्या?
नाही गड्या गावत नाही का ट्युशन भीषण
नाही घेत नाही कोणी?
नाही ना
नाही घेवायला काय केलं कोणा -कोणा!
घेतो एक जण खुद जतवालं हाय
कोणा कोणा घेतलं बाय, ट्यूशन थोडास बर राहताती ट्युशन नवं ट्युशनाच असलं बर राहता म्हणलं हॅलो नाही म्हणतालं हॅलो... हॅलो नको ना कट करायचा कसा?